हॅलो! हॅलो!
अरे! काय म्हणतो?
हॅलो! काय नाय आज फोन कसा?
फोन म्हणजे, किती दिवस झाले आपण कॉल केलेला नाही हा.
आ तू काय विसारला, तू मोठा झाला आता
हे अ आता आता हे बोलायची, गरज हे बोलायची गरज नाय हा. मोठा झाला, तू एक टक
आता काय बोलता, येत नाय? या हा त फार्मसीले तुम्ही, बी वाले आम्ही डी वाले.
हा म तुमचं झालं ना, तुम्ही आता सेकंड इयर मध्येे गेलात.
हा म
म तिकडनं गेलात ते गेलात, ते आलात लवकर.
हम्म!
हा आम्ही इकडं मरतोय, अजून ऑगस्ट पर्यंत आमचं सेमीस्टर अ आहेत ते घासत बसायचंय पेपर लिहीत राहायचं.
हम्म! आता आम्हाला आता तुम्ही गेल्यानंतर आम्ही
ह हा तुमचं वर्षातनं एक सेमिस्टर.
हा तुम्ही गेल्यानंतर आम्ही, इकडे येवून जाणार.
ह हा बरंय बाबा तुमचं, पण ते आहे. तुमच्यातले कोण डीएसवाय डीएसवाय वाले येणारात की नाही?
अ डिएसवाले येणार आहेत, तू काय? श्रवण आणि अभिजित बिबिजीत हाय. सुरज एक हाय येतील, येतील तुमच्या वर्गात. हम्म!
हम हम हम तुज काय म्हणतो, सुट्टी बीट्टी मोठी काढलायसं?
हा, आमची काय सुट्टी आता येणार कॉलेजला आम्ही येणार आण तुम्ही जाणार.
कसं होणारायं आता आमचं ऑगस्ट मध्ये सेम लागतील.
हम्म!
नाय मग गणपतीला सगळ्यांना सुट्टी असते, आपल्याला.
अ होय, ते बी यंदा मी मोजले त्यांना सोळा दिवस हाय करेक्ट सुट्टी आपल्याला.
असं म्हणतात, खरं काय किती सांगतायेत? आम्हाला आम्हाला तरी आता मोठी असणार, कारण आम्ही कसं असणार माहितीये की आता आमचे सेमिस्टर होणार त्यामुळे,
हा.
म आता मोठी सुट्टी भेटणार, आम्ही तर मोठी सुट्टी काढूनचं येणार दोन- तीन महिने.
हम्म! सेक आता कसं माहितीयं ते सेक कधी शनिवार येणार तेव्हा, गणपती चालू होणार, आणि लास्ट येणार तेव्हा सपणार. असं हाय आणि त्यामुळे ते दोन एक्स्ट्रा एक्स्ट्रा सुट्टया हायतं शनिवार, रविवार अशी चार एक्स्ट्रा आहेत सुट्टया.
बरं त मग चार एक्स्ट्रा सुट्यायेत तर, म्हणजे मग मोठी सुट्टी भेटते ना. गणपतीची कधी नाही ती.
कधी येऊन, तर बुक केलास?
गणपती आमच्या तिथं आमच्या गावातच बनवतात, तयार करतात.
अ मातीचा असतो, कि म प्लास्टरचा?
मातीचा मातीचा म्हणजे, ते आणतात बाहेरन मातीचा कोल्हापूर वरन आणि आणि स्वतः त्याला आ हे करतात, पण त्याला मग फिनिशिंग करतात, त्यामुळं आमच्याकडे त्यांच्याकडे फिक्स असत. तो मग जे मातीचे असतात, त्यांच्याकडे कसे दोन, दोन अडीच ती फुटाल्या फुटावाले ते आम्ही चॉईस करतो नंतरला एक
अ अ
चार पाच दिवस अगोदर.
हो
आता का आता आमच्या गावातले कशे बहुतेक जनाची मुंबईची चाकार म्हणे मग ती काय करतात पिओ पीचेच असतात ना छोटे छोटे
हो ते पण त्यांना काय मुंबईल्याना पोचवायला विसर्जन करायला सोप पटतं रे.
विसर्जन करायला हा आम्ही इकडे कसं कसं आमचं कुटुंब आमचं इ हो आमचं कसं कुटुंब एकत्र आहे ना त्यामुळे आम्ही तो कसा बघून मातीचा आणि मोठा चांगला आकर्षक मूर्ती अशी घेतो आम्ही हम् हम असं असं काय ना म्हणजे आधीपासून ठरवलेलं असतं बनवण्यासाठी दिलेलं अस असं नाही. त्या ज्या दोन चार मातीच्या येणार त्या आम्ही चॉस करणार दोन
हा म्हणजे तुम् अच्छा आमच्यासारखे नाही रे आमच्याईडन कसे मला फोटो हाच हवा म्हणजे हाच हवा.
हा हा हा बर
असं आहे आमंचाकडे हा तसाच बनवून नाही तर घेऊन तरी येत असाल प्लॅस्टरचा. बनून नाही झालं तर तुझ क हं पेन वरून नसलं मग हम्म-
हम्म तेच म्हटलं तुमच कसा हो हॉस्टेलला हाय काय करणार आज पेपर झाला सेशनलचा ना हा युनिव्हर्सिटीची संपली पेपर आहे फॅशनल काय बघून लिहायच.
हा हा
तर काल परबनी नाही दिलेली यायला
हा पररबसर जाम भडाक सोरी आम्हाला पण मागे आंबाळ टाकला होता तुम्हाला तुमच्यावर तू घेतलं होतं की नाही श्रीक कधी?
अरे ठीक तर जाय भरपूर म्हणजे बघायलाच नाही आणि त्यान
अरे आम्हाला इथ वर्गात घेऊन पुरे म्हणजे तुम्हाला शिकायच आहे की नाही. कि ते सोळ
अरे आज आजच झालं ते आमच्यासोबत म्हणतो घरच्यांनी कशासाठी पाठवलेलं आहे तुम्हाला त आणि तुम्ही इकडे काय करताय हे मग घरच्या घरी माहिती आहे का ह सगळी मुलं आपापली कामं करतात अरे इकडे लक्ष द्या तरी पण नाही कोण लक्ष झ याला कोण जुम जुमानातच नाही.
मग आमच्यासारखी असतील वाटत मान खाली मान खालील
आम्ही आमच का मी तर मला तर ना कांटा आल्ला पेपर विकर लिहून लिहून तर मी असा डोकं टेकून मस्तय की मोबाईल वापरत होतो.
बबू गेलो तर काय बोलतो?
मी मस्तय की मोबाईल बघत होतो ते आणि मी कस अस दोघ ठिकाच्या आड होत. ते पुढं तिघळजणना बसलेली होती. त्यांच्या मागे आड बसले होत मस्त की मोबाईल वापरत. याची कायनेरी तिकडे चालू होती.
ह
हम्म मग तुमचा गणपती किती फुटाचा असतो?
आमचा असतो दरवर्षी अडीच तीन.
हम्म हम् हम् तीन फुट.
ये मग गणपतीला.
हो येऊया ना, सगळ्यांचे गणपती फिरूया जरा, आता ग जवळ तस जवळ जवळ नाहीत
हा लवकर ये ग लव कधी गावातल्या म्ह त्या गौरी कारन आमचा असतो अनंत चतुर्दशीचा, पण माण्यांचा गौरी दिवशी ले असतो.
हा हा.
हम्म चालेल. तिथनंच सगळ्यांची फिरुया तिथं
आं.
हम्म सगळ्यांचे गणपती फिरुया हितनचं हम्म. असा बेत बघून या सगळेजण सगळेजणच काय ते हम्म ते जा हाय.
मग डेकोरेशन ठरवलंस की नाय.
डेकोरेशन बघायचंय मागच्या वेला ते ढगांच केलं होत.
हम्म ते आता या वर्षी हेच कर ते कागदाची गोळे करूनची बघते, म्हणजे दगडा दगडात गणपत्या म्हणजे असे
हा दगडा दगडा दगडा दगडात माग हा हा या या वेळेला ना इनोव्हेटिव काहीतर ते आपली आमच्याकडे ना एकाने असं केलं होतं, म्हणून मी ते ट्राय करायला बघतोय ट्रेनचं. ते कोकण कन्या जाते ना, तिथ ते साऊंड येतो. कोकण कन्या एक्सप्रेस वन झिरो टू असं काहीतरी आहे ना ते हम ते लावायचं म्हणतोय म्हणजे बाजून ते छोटास आपल्याला स्टेटस म्हणतो ना ट्रेनचा तो अ क खेळण्यातला सेट भेटतो मोठावाला.
हां.
असं गणपतीच्या भोवतीन लावणार, डोंगर दाखवणार आमचं गाव दाखवणार, तिथं असं म्हणजे तो एक सेट
गेल्या वर्ष गेल्या वर्षी फुलं टोचायची आणली होती, बघ मुंबईवरून भुवनेश्वर मार्केट मधून या वर्षी पण जाणार आहे. तू येणार असशील तर, फुलांचं ते मस्त माहीतीे हाय, लग्नात बीघ्नात असतं तसं.
समजलं समजलं समजलं हा. फुलं टोचायची.
हम्म आ
तो एक ठरवलाय मी आणि तो ओ हे अ पाण्यात माहिती आहे, पाण्यात ठेवल्यावर ते अ ढग ढग ढग ढग येते सगळं मशीन ती, ती मशीन तरी आणायची बघ. त्याच्यासाठी मला काय कराय लागेल. ते मो मोट सेट करायला तयार लागेल, त्याच्यासाठी सगळं पाणी बाजूने भोवतीने
हा तुझं बस सेटअप कर, तुला मशीन हवी असेल तर, मी काय तर जाणार आहे ना, तेवा म का मी भुनेश्वर मार तिला किती साडे तीनशे चारशे रूप यला भेटते ते हा जाम मोठ. मार्केट आहे रे पूर गणपतीचं सामान सगळ.
हा तेच म्हटलं.
अ.
हम् मग बाकी तुझं काय चाललंय आता रिकामीच ना?
आ.
कबड वाली बरोबर खेळाय जात नाही कूठं?
आ आ.
डबल बॉल खेळायला.
अरे जातो तिकडे, आमच्या इकडे नसतो, एकदा प्रतीक भेटला होता. टूर्नामेंट ला.
टुर्नामेंट ला हा काहीतरी कराय भेटत नवत ते काहीतरी गेलेले होते वाटतं.
होय तिकडे तिकडेनच होती, आमची टीम
हा हा.
अ ओमनी मस्त खेळला होताय तो येडगाव.
होम हा म्हणतात होम एडगावाला चांगली खेळली पण सेमीला बाहेर काय झाले काहीतरी म्हणतात.
अ ते त्यांच्यामुच ओमने्रो होमने थ्रो मारला एक एक बॉल तीन हवे होते. याने हातातला बॉल थ्रो मारला गेले धावले तीन पण
धवलं त हा तेच खेळणार पण तेच आणि वाटड पण तेच लावणार.
हा.
हा असं असंच असत प्रत्येक प्लेयरच असं असतं रे.
हम्म.
आ तोच खेळणार आणि तोच पुढे जाण काहीतरी वाटाव लावणार.
अ तू बघ कसं काही. ते गणपती डेकोरेशन मी जाणार आहे तेवर हमतो.
हो हो आम्ही इकडे संध्याकाळची जात असतो दररोज.
हा हा होय काय कोणकण येतो.
हा हाय बाने असतो मी सागऱ्या जयू प्रत्येक तिकडे खार पट ला असतोय नडगेवत आणि- अ आपला हा सिद्धडा म आल्ला आणि म एक दोन तीन दिवस होता.
हा.
हम्म तेच आहे चांगलं ना तसं ग्राउंड चांगलं आहे आपण खेळल ना.
हम् मग बवाल दिसतात कि नाही प्र प्रग्नेश असतो ना. जव्हा प्रतीक बोलला होता एक दिस
त्या दिवशी आल्याला ना कसले टाकत होता जोरदार एकदम जोर काढून तावा तावान एकदम झम झम झम आवाजचं येत होता. काना जवळण बॉल हा आणि पहिलाच बॉल टाक. माझ्या डोया करंगळी वर लागला ती करंगळी सुंद झाली कि ति ते हात तिला टच करतोय तिला तरी आ जाणवत नव्हतं. त्या ह्याचे पण होमचे पण येतात बॉल पण ते का. े पटत भेटत रे.
हा ते जरा आपी असतात थोडे
प्रगणीची तशी भेटतच नाही तू हाफ पीस टाकण बॅट टप टाकतो झ नाही. त्या उडतात पण ना ोळ्या समोर ना उडत.
हा.
हम्म तेचं ते काय टेनिस एक वेळ ठीक आहे टेनिसला कस बॉल कधी कधी ना थांबून येतो. माझे ना पीचप्रमाणे असत थांबून येतो थांबतो मागे राहतो.
सम. पडला की सम पडला की सम नुसता. छाम छाम छाम छम हा सिमेंट पिच आहे नाही.
आरे रबर बॉल असल्यामुळे ती झमझमणारच.
हा.
हम्म तेच म्हटलं.
हा.
हम्. बाकी तुझं काय म्हणतोय मग.
बाकी काय नाय आता बघतो मी आता मुंबईला जाऊन येतो सहा महिने गेलो. तू गणपतीच्या डेकोरेशनच. हा जाणार आणि येताना घेऊन येणार सामान.
हा येताना बरंय बरंय हम्. कुठल्या अगं अरे ते हा आपल्या टी शर्टच म्हटलं होतं मी आपल्या. काय बघितलास काय.
अ कोणत्या
आपला कुठला ते उमर
अरे ते हा सांगितलंय तूम्ही मेसेज केला होता ना मी सांगितलं त्याला मित्राला
हा हा नु नाव नोंदणी कर माझं
नाव नाही आपण डायरेक्ट जाऊन घेऊन यायचं त्यांच्या शॉप वर मित्र जाणार आहे
म मित्र जाणार असेल ना
हा मि तर जाणार त्यांचे दु दुकान असत ती गॅलरी म्हणजे हे त्याच गणपतीच एक ऑफिस त्यामध्ये आलेले अस तात डायरेक्ट पण भेटू शकतात तूला हा ओरिजनल आहे डायरेक्ट तिथे जाऊन डायरेक्ट
हम्म तेच म्हटलं ते माझं माझं पण घेऊन टाक तू स्वतः मित्राला मागवायला सांग म्हणजे कसं गणपतीतन घालायला भेटेल पहिल्या दिवशी माग पाटव अरे तू पाठवलस त्यावेळीच मला समजलं पॅटर्न एक नंबर आहे
अ
हम्म आणि तो बजरंगबलीचा पण आले आलेला ना तो पण तसा भारी होता पण हा पॅटर्न ते हेच नाही कुठे हम्म हम्म तेच म्हटलं चालतंय बाकी काय घरी ठीक ना सगळे
ठीक हा ठीक तुझ्या
ये लवकर
हम्म काल
हॉस्टेल ला गेल्यावर काय आता पोर म हाळू हळू कमी होत आली हॉस्टेलची चा चालतय म चल हा चल